ह त ते
हो येतोय येतोय काय चालूया
काही नाही आरामच चाललय आज वातावरण कसं झालंय ना इकडे म्हणजे ऊन पण नाहीे आणि आभट सारखं आलेलं आहे अंगात असं कसमत झालय असं वाटतय डोळे हो ना डोळे त्याच्याकडेच लावले त्याने पण काय त्रास द्यायचं कामचालून
हम्म तो मागच्या वर्षी भरपूर पडून गेला ना त्याच्यामुळे तो आता म्हण जग आ मी ललेट येईणार र हम् मागच्या वर्षी खूप झालं ना तेव्हा हम्म मग दिव असा वेळ असेल तेव्हा काय करता मग तुम्ही
काही नाही पुस्तक वाचन पुस्तक वाचनामध्येध्ये जातो वेळ शक्यतो
अरे वा छान ना तुम्हाला आवडे ब पुस्तक वाचनाची
हो अ शक्यतो मला आहे ना अ कथानक जे पुस्तकं असतात ती आवडतात
अच्छा
मलाच म्हणजे जे छान असत ऐकलेलं हा
हा आशा नेगी मॅडमचं तुम्ही पुस्तक वाचलय का
हम् नाही मी ऐकलेलो आहे पण मी वाचलं नाही अजून काही
त्यांना कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर मधून त्यांनी कसं सर्वाइव्ह केलं काय प्रॉब्लेम आले कसं त्यांनी त्याच्यातन बाहेर पडलं हा अशा मेघी मॅडमचं आहे. फार सुंदर आहे ते पुस्तक
म्हंजे वाचावं लागेल रियल स्टोरी म्हणजे?
हो रिअल्स स्टोरी आहे रिअल्स--...
हा हा वाचावं लागेल नाव काय पुस्तकाचं आणि
शिवाजी महाराज अशा नेगीहून आहेत म्हणजे मी आशा मेघे पुस्तक पुस्तकाचे नाव एक मिनिट मी सांगते माझ्याकडे
हम्
पुस्तक अं नाही बरं का माझा मुलगा घेऊन गेला
बरं बरं मला नतर सांगा मग ठीक आहे.
एकच मिनिट थांबा मी कनफाॅम करते. हो हो तो घेऊन गेला बरं का
अच्छा हम्
घेऊन गेल तो नाही
अजून कुठली आवडतात पुस्तक मग
अ पुस्तक मला खेडेकरांच होत ते वाचलेलं होत त्यांना नंत तर योग्य निर्णय घेण्याची कला सरश्री यांच चअ होत ते म्हणजे अ आणि एक होती गोष्ट पैशा पाण्याची प्रफुलनवान
हम्म हम् हम् अच्छा.
ते एक होत आणि एक अजून माझे पुस्तक वा वाचण्यात आलं होत व्हं अ म्हणजे तेव तुम्ही कोणतीही गोष्ट हो. क आहे तर त्याच्यात तुम्ही आधी हा विचार करायचा येऊ शकत नाही. गरज आहे का जर आणि जर ही गोष्ट मी केली. तर त्याच्यातन काय होणार आहे. एक तर अ म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू एक तर हो किंवा नाही. मग तुम्ही कोणतीही गोष्ट करताना ज किंवा चचा वापर करून त्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा ते पुस्तक कोणाचं होतं वो ते पण लक्षात येईना ते एक पुस्तक होत छान तुम्ही तुम्ही कोणती पुस्तकं वाचत्याय
पण आधी भरपूर वाचलेली आहेत त्यातंच माझं सगळ्यात आवडतं पुस्तक एक तुम्हाला सांगते ते तुम्ही कुठे मिळाले ना तर शंभर टक्के वाचा.
हा बोला
विदाऊट माय डॉटर
ओके.
असं मराठी हे आहे. अनुवाद आहे तो पण त्या मराठी अनुवादाचं नाव पण पुस्तकाचे नाव तेच नॉट विदाऊट माय डॉटर
कोणाचं आहे ते पुस्तक?
हा ती ना जी म जिि ती स्टोरी आहे ना ररियाद. अमेरिकन आहे ती तीच रायटर आहे त्याची हा तिने स्वतःच लिहिलंय मग ते अनुवाद कोणी तिरी मराठी लेखकानी केलाय. पण कधी मिळालं ना तर खरंच वाचा इतकं सुंदर इतकं सुंदर पुस्तक य ते कि अ एखाद. काय करू शकते तिच्या लाईफ व काय त काय म्हणजे सह गलंय कुठल्या कुठल्या अनुभवातून ती गेलीय. खूप सुंदर आहे म तिला ते एक तिचा नवरा तो फसवतो तो इराणी असतो इराण का इराकचा असतो आणि तोग जेव तो तिरा तिकडे ेऊन जातो लग् झाला ती अमेरिकन अमेरिकेत लग्न झाल्यानंतर जेव्हा तिला तिकडे घेऊन जातो घरी मग तिथलं सगळं ते वातावरण आणि ते सगळं मग तिला परत तिथून परवागी न बा मग कशी सुटते खरंच मानण्यासार म्हणजे अगदी वाचण्यासारखं आहे ते खूप सुंदर आहे खूप हो म्ह रिअल स्टोरी मेन म्हणजे आणि बाकी मग शिवाजी महाराजांची वाचलेली पुस्तकं अगदी सुंदरच आहेत सगळी
हो मी शिवाजी महाराजांचं एक पुस्तक वाचत होती त्यामध्ये असा उल्लेख केला होता सोळाशे चौपन्न साली पाऊसच पडलेला नव्ह
अच्छा
पाऊसच पडला नाही त्या साली तर त्या साली काय गंभीर परिस्थिती उद्भवली असेल आता आपल्याला हे माहितीय हा आज नाही पडणार पण पुढे पंधरा दिवसात तर हा पडणारच आहे
पडणार आहे बरोबर
काय भयान परिस्थिती झाली असेल की पाऊसच नाही पूर्ण वर्षभर
बापरे हम् हम् हम् हम् हम्
त्याच्यानंतर मी ते पुस्तक बंद केलं आणि ते माझ्याकडनं बाजूला ठेवण्यात आलं त्या तेवढं इन्सिडेंट पर्यंत वाचण्यात आलं माझ आणि नंतर ते बाजूला पडलं ते हा पुढे वाचनात नाय आल माझं ते पुस्तक
हा हा हा
आता ते लक्षात नाही आहे त्याचे कथाकार कोण होते पण मग मी असंच अ शांत बसली होती त्यावेळे असाच विचार करत हो विचार करता करता माझ्याकडनं ते पुस्तक बाजूला ठेवण्यात आलं ते बा जुलाच पडल ते राहूनच गेलं म्हंटलं आपल्याकडे एवढे दिवस पाऊस नाही तर आपण नुसतं पाऊस पाऊस करतो आज नुसती शाळेत गेली तरी वर्गात बसवत नव्हतं हो त्या लोकांनी कसं केलं असेल
आणि आपल्याला आता काही टेक्नॉलॉजी आहे म्ह ते अगदी कृत्रिम पाऊस सुद्धा पाडतात आता नाही पडलं तर
हो हो बरोबर आहे हो काय केलं असेल हो तेव्हा तर एवढी आधुनिकता पण नव्हती भयानक विहिरींना पाणी कसं असेल काय जनावरांच झाल असेल चारा नाही वरून पाऊस नाही तर जमिनीत लागवड नाही किती किती प्रसंग कसे घडले असतील हो ते वर्ष त्यांनी कसं काढलं असेल हम्म
वाचलं पाहिजे मी हें आ हा उल्लेख काय वाचलेला नाय कधी.
आहे आहे मी ते जर पुस्तक माझ्या पुढे परत आल ना तर मी तुम्हाला पान नंबर सुद्धा सांगू शकेल. अ म्हणजे फार मध्येपर्यंत पण नाई सुरुवातीलाच आहे ते. तो ते शब्द मी ना ते लायब्ररीतन आणलं होत. पुस्तक. आणि ते वाचता वाचता आणि ते माझ्याकडनं बाजूला राहिल ते राहूनच गेलं.
हम्म हम्म हम्म हम्म आधी तरी वाचन व्हायचं पण आता होत नाय आत आताच्या रुटीन मध्ये ना वाचन होत नाय जास्त. जास्त म्हणण्यापेक्षा होतच नाई आता.
हो हो माझही सुरुवातीला मला आवडायचं. मी आशा निघे ताईचं पुस्तक बऱ्याच दिवसा प पुर्वी वाचल होत त्यांच सुरवातीच आयुष्य आणि कॅन्सर घडल्यानंतर त्यांना त्यांच्या घरच्यांनी सुद्धा कशी वागणूक दिली. हे इतकं अप्रतिम ए आणि त्यांची एकदा मुलाखत झाली नाशिकला. त्या मुलाखतीत मी पाहिलं होत, त्यांचं ते बोलणं वगैरे. त्यांनी कसं सर्वाइव्ह केलं. त्यांनी सांगितलं कोणतीही परिस्थिती येऊ फक्त निगेटिव्ह विचार नाई करायचा. पॉझिटिव्ह विचारच करायचा कि, तुमच नाही होणार. तुम्ही ह्याच्यातनं बरेच होणार. तर माझं सक्सेस झालं माझी सगळ्यांनी गॅरंटी सोडून दिलेली हो
हम्म हम्म हम्म. हूं.
हम्म नाय अशी पुस्तकं तर खरंच वाचली पाहिजे कारण आप आपल्याला पण काहीतरी अ प्रेरणा मिळते ना.
हो हो हो.
हम्म.
तुमच्याकडे गायनाचे क्लासेस आहेत, का हो चांगले?
हम्म नाई इथे जवळपास तर नाई ये.
नाय का माझ्या मैत्रिणीच हे गायनाच क्लास. खूप छान आवाज ए तिचा.
हम्म.
बरेच क्लासेस पण आहेत, बरेच ठिकाणी शाखा पण आहेत. छान त्यांच पण. तिच्याकडे शिकण्यासारखं खूप हाय.
हम्म हं.
तिच्याबर प्रवास केला का तिचा अनुभव सांगत असते. की असं वाटतं की, अरे आपण आजून बरंच काही आपलं आयुष्यात फिरणं बाकीए. तिच क्लासेस मुळे बरच फिरणं होत ना. लोकांशी भेटी गाठी होतात.
हम्म. प्रोफेशन छान ये ना मस्त अगदी असं.
हो हो ती रविशंक कर सरांना भेटली ना आपले. अ गायक जे आहेत हो पंडित रवी श त्यांचा फोटो टाकलो. ता म्हणजे मलाही असं वाटायच की, काही जण असतात नाइ का मोठ्या ऐकी सांणारे.
हा हा हा.
आम्ही असंच एका प्रवासादरम्यान भेटलो होतो मग आमची मैत्री झाली. मग ते रविशंकर बरोबर फोटो पाहिल्यानंतर अरे बापरे ही यांच्या. सोबत फिरते म्हटल्यावरती तिच अनुभव हिच म्हणजे ती बोलते ती काही होऊन शिक खरच असेल.
आहे व हा छान ना मस्त.
छान काही गोष्टी तच्या.
ठीक आहे, मॅम चला छान वाटलं बोलून मला पण. बोलूयात परत पण ओके चाले
हो करा तू.